हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हॅलो.
हॅलो मला तुमचा आवाज येतोय.
हॅलो.
हॅलो मला आवाज येतोय तुमचा.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो, हॅलो.
हां. येतोय का आवाज आता? तुमचा आवाज नव्हता येत मला. आधी आवाज नव्हता येत तुमचा.
हा हा. आता ये - -
हॅलो हो हो. आता येतोय. हॅलो. हो आता येतोय थोडा. हो. बाहेर आहात का तुम्ही?
बाहेर नाही. घरातच हाय.
अच्छा नाही हॉर्नचा आवाज येतोय ना.
नाही येताय का?
हा. आता येतोय. काय करताय?
काय नाही. आता चहा ठेवलाय चहा पिणार आहे थोड्या वेळाने.
अच्छा.
तुम्ही तुम्ही काय करता झालं तुमचं काम वगैरे?
हो. आता काय स्वयंपाकाची तयारी चालूये.
अच्छा.
तुमचा झाला का? का तुम्ही लेट जेवता?
हा. आता चहा पिणारे अजून चहा वगैरे नाही नंतर करणारे स्वयंपाक.
पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे?
पाऊस नाहीये म्हणजे आहे थोडाफार असा खूप नाहीये. तुमच्याकडे आहे पाऊस?
नाही. आज नव्हता काल होता आज नाहीे.
आज एवढं सकाळपासून नाहीे. आमच्याकडे पण फार नाही सकाळ पासून.
हो. सकाळी होतं वातावरण आमच्याकडे पण. नाहीय. तुमचं शिक्षण काय झालंय म्हणजे कॉलेज वगैरे करताय का आता?
हा कॉलेज वगैरे झालं. एज्युकेशन पण झालं. आता हे म्हणजे जॉ ब करते ना.
अच्छा.
पण सध्या मी ब्रेक घेतला ॲक्च्युली जॉबमधून याच्यामुळे तुम्ही जॉब करता का? की तिथेच म्हणजे जॉब करता की हाऊस वाईफ हाय? अच्छा ओके ओके.
मुलगी लहान ये ना माझी म्हणून नाही केला.
अच्छा ओके हा. कुठून म्हणजे तुम्ही कुठे पुण्याला वगैरे राहता? सातारला, पुण्याला कि मुंबईला.
नाही नाही. आम्ही धुळ्याला राहतो ऍक्च्युली.
अच्छा ओके हां तिकडे कस पाऊस नसतो ना पण धुळ्याला असं मी ऐकलंय?
नाही आहे म्हणजे काल परवा पसन आला आधी नव्हता.
नाही. आधी इकडे इकडे पण नव्हत जास्त पाऊस, पण मी असं ऐकलं की धुळे वगैरे साईड जे आहे मराठवाडा वगैरे तिकडे जास्त पाऊस होत नाही म्हणून. ॲज कम्पेअर्ड टू बाकीचं हे आताच्या पश्चिम महाराष्ट्र वगैरे साईडला बराच पाऊस होतो ना. मुंबईमध्ये पाऊस जास्त होतो. त्या म नुसार तुमच्या इकडे पाऊस भरपूर कमी होतो असं ऐकलंय मी.
हो त्या मानानुसार खूप
तिकडं जास्त होतं. इकडं त्याच्या पेक्षा कमीये.
कमी हा. तरी पूर्ण चार चार महिने वगैरे पडत असेल ना पाऊस तुमच्याकडे.
चार महिने पडतो. पण असं जसं की मुंबईला पुण्याला, कधी कधी असं कंटिन्युअसली पाणी चालू राहतं तसं नस तेय.
अच्छा ओके, म्हणजे दुष्काळी भाग आहे तुमचा असं बेसिकली.
हो, दोन तीन दिवसानंतर म्हणजे आठ आठ पंधरा पंधरा दिवसानंतर असं कधीतरी येतो.
अच्छा ओके.
हा
मी इकडे मुंबईला असते मग आमच्या इकडे ब बराच पाऊस होतो इथे.
तुमचं शाळेचं वगैरे हे हो फिरायला आवडतं.
तुमचे छंद काय काय आहेत हॉबीज?
हॉबिज मध्ये, असं म्हणजे ट्रॅव्हलिंग करणं वगैरे ते खूप आवडतं मला.
अच्छा ओके, ट्रॅव्हलिंग वगैरे करता का? हा मला पण ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. कुठे कुठे गेलात फिरायला तुम्ही?
आम्ही आत्ता दिवाळीच्या वेळेस गेलेलो, राजस्थानला जैसलमर साईड.
अच्छा ओके ओके, कसंय जैसलमेर?
खूप छान आहे तिथं असं म्हणजे फिरण्यासारखं आहे तिथं, अ संध्याकाळच्या वेळेस कॅमल राईड वगैरे सन सेट, आम्ही रात्री कॅम्पिंगला थांबलं होतो तिथं.
अच्छा हा हा हा.
छान आहे. तेच पण आणि. जैय सलमाईचा इथला फॉर्ट आहे ना. तो पण छान आहे.
अच्छा ओके.
ऍक्च्युली आम्ही हिवाळ्यात गेलेलो तरी एवढ गरम व्हायचं ना म्हणजे दिवसा गरम हो व्हायचं आणि रात्री थंडी वाजयची.
पुन्हा च्यामुळे मला वाटतंय.
हो. हिवाहाळ्यात सुद्धा खूप गरम व्हायचं तिथं. आणि रात्री छान वाटायचं फिरायला वगैरे. ह
हा थंडी असेल थंडी नसेल नाशिक मध्ये म्हणावे तशी.
रात्री राहायची. रात्री खूप थंडी असायची.
अच्छा ओके-ओके. तुमच्या गावी आहे का. थंडी वगैरे बरेच असते का.
हा असते रात्री.
अच्छा.
नॉर्मल जास्त पण नाही. आणि जास्त कमी पण नाही.
अच्छा हा आता तुम्हाला त्या वातावरणाची सवय झाली असेल ना आतामुळे एवढं काय वाटत नसेल
हो अ हा म स तिकडे आता ह्या वेळी पाऊस वगैरे तर नसेल शक्य
हा आहे म्हणजे कार होता भरपूर आज सकाळी पण होता तसा आता बऱ्यापकी उ उघडलं जैसलमेडला कुठले कुठले स्पॉट क्लिअर केले
आम्ही आम्हाला टाइम कमी होता ना म्हण आम्ही फक्त जयसून बघितला ह
हा हा मग तुम्ही फॅमिली ट्रिप केलेली की असं म्हणजे सोबत गेलेलं
फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजे आम्ही चार जण हा हा चार जण गेलेलो मी म्हणजे मी आणि माझे हसबड हबंड माझ्या हसबेंडचे फ्रेंड होते त्यांची बायको
ओके ओके हां
आम्ही चार जण गेलेलो आणि आम्ही ना आधी इकडन धोळ्याहून निघालो आधी उज्जैन ला गेल लोन त्याच्यानंतर दरेट राजस्थानला चिततोडगडला गेलो चितोडगड पट पण छान आहे तिथं तिथून गेलो पुढे अ खाटू श्याम मंदिर हो ना तिथं बघण्यासारखं आणि त अ ते सालासर बालाजी वगैरे हे सगळं फिरलं आम्हाला पिंक सिटी आणि ते इथं पण जायचं होत व्हाईट सिटी वगैरे दिवस कमी होते ना आणि सुट्ट्या न होत म्हणून नाही जातलं तेरायला म्हणसु
नाही जात आलं का
हो व्हाईट सिटी पण राहिल पिंक सिटी पण राहिल
दिवस कमी असतात किती दिवस तरी तुमचे काही गेले
आमचे सात आठ दिवस गेले आम्ही इकड देऊ दर्शन वगैरे पण केलं ना हा देवदर्शन वगैरे केलं ना त्याच्या दिवसना नि वखचे
अच्छा ओके ओके हा हा मी पण राजस्थानला अजून मी गेली नाही माझा ऑगस्ट मध्ये प्लॅन जायचा आणि इकडे आम्ही इकडे गेलेलो उज्जैन वगैरे उज्जैन महाकाल झा पु्हा आपलं ओंकारेश्वर वगरे तिकडे आणि सोमनाथ सोमनाथ दर्शन तिकडे झालं पुन आता मध्ये गिरनारला पण जाऊन होतो मागे आणि आपलं हे ना आंध्र रामेश्वर रामेश्वर नाही महा ह्याचं मल्लिकार्जुन टेम्पल साऊथच खाली तिकडे पण गेलेलो आम्ही
ह
म्हणजे मोस्टली ज्योतिर्लिंग केलेत एक नऊ ज्योतिर्लिंग झालेत आमचे ते त्यासाठीच आम्ही ऍक्च्युली कियला वग पण तेण बा तिच्या पण सगळ्या सिटीज बघून होतात ना हैदराबाद वगैरे पण
हो आम्ही पण म्हणजे दिल्लीला जाणार होतो आणि दिल्लीहून जाणार होतो वृंदावन वगैरे पण बोललंय कि नंतर आपण फॅमिली सोबत जाऊ शकतो घून जाऊन वगैरे इकड जयचल म कडे नाही जातय ना ना आपल्याला फॅमिली सोबत कारण तिथलं वातावरण थोड वेगळं आहे नाहीॅमिलेला घेऊन जाणे सत नाही बसं
अच्छा ओके ओके
हो ना मग बोलले की आपण इकडे जाऊन येऊ नंतर कधीतरी ट्र्रीप काढण्यात तर आतावरून लहान वगैरे होऊ शकतं आपलं सोबत ह
नाही आम्ही मोस्टली फ्रेंड सर्कलच जातो आमच्या पण फ्रेंड सर्कलच ट्रप् असतात फॅमिली सोबत शक्यतो महाराष्ट्रामधच टूर करतो आम्ही कुठे नाशिक एक म्हणा किंवा पुणे पुण्याला भीमाशंकरला नाशिकला त्र्यंबकेश्वरला गेलो होतो परत संभाजीनगरला गेलेलो ह्याला आपलं वेरा ह्याला वेरुळ अजं टलिने वगैरे तिकडे घृष्णेश्वर हा घृष्णेश्वर तिकडे मग फॅमिली सोबत जर ते झालं पण फॅमिली सोबत बाहेर जायचं म्हणजे मग ते सगळंच मॅनेज करावं लागतो ना सगळ्यांच सळ मग आध आपल्याला पण माही नतं म आी आम्ही फ्रेंड सर्कलसोबत जाऊन आो म्हणलं चांगले चांगले स्पॉट दा बघ ले ना ते यांना सांगावेत आणि यांना घेऊन जावं नंतर परत
असं होत. फॅमिली सोबत गेलं की सगळ्यांचच हे करायचं. हा.
करते मी अस.
हा ठीक.